हो
हॅलो
हा हॅलो
हा हॅलो कोण तुम्ही प्रिया म्हेत्रे काय?
मी सुप्रिया म्हेत्रे तुम्ही?
बरं हा काय नाही आम्ही जरा फिरायचं म्हटलं तर सांगलीमध्ये काय चांगलंय? तुम्ही त्यात
हा आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये विट्यामध्ये राहते आमचा तालुका का सात तासगाव येत. तासगाव म म्हणशीला तर गणपती मंदिर अगदी अ प म्हणजे पहिल्यापासून अगदी पूर्वीच आहे. तसंच सांगलीमध्ये पण पटवर्धन संस्थानाच गणपती मंदिर एक पौराणिक मंदिर आहे. आणि हरिपूरचा संगम कृष्णा नदीचा. तो छान आहे परत सांगलीमध्ये, हा बघण्यासारखं आहे ते आणि अ आमच्या इथं विट्यामध्ये रेवन सिद्ध मंदिर आहे ते पण नवनाथ पाठांपैकी एक येतय आहे अगदी पूर्वी अ प्र आणि ते जागृत देवस्थान आहे. आणि अं अ हे पण दत्ताचं एक आहे देवस्थान. अ कोणतं बर ते आहे दत्ताचं मंदिर ते हिता म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये तुम्हाला सग तिथ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कस नर्सिह आहे तस अ काय नाव लक्षात येईना ओ त्याच अ
हो
ओंकारेश्वर हा ते का आहेत. ते जागृत देवस्थान आहे आणि बाकी म्हणाल तर म छोटी छोटी गावं अगदी त्यातलं आहे मोठ मोठं म्हणलं तर हेच.
तुमच्या तिकडं काय काय आहे तुम्ही कोणत्या गावचे?
इकडे कधी येणार असाल तर फिरायला हा आता फिरायला ज येणार असाल इडे प्रवाश करायला चांगला यथं आता इथंे. एवला जर येताना गोका
हा.
हा. चांगला आहे दिबत आहे आता इथ सगळे जवळज सगळे फॉल्सच आहे आता म्हणजे धबधबे नैसर्गिक धबधबे जास्त आहेत. पण संडी फॉल म्हणून पण जवळ आहे अगदी धबधबा अगदी जवळ आहे. तीस पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तो पण
होय काय हा हा.
थोडं ट्रॅकिंग पण आहे आपना दाखवायला पण चांगलं आहे.
चांगला का हा ह ह ह.
आणि तस भरपूर आहे गमध्ये किल्ला आहे त्यांचच ना आणि आपलं. हिद्रापूरला जस मंदिर आहे तसच इथे एक मंदिर आहे तर जैन बस्तीवाल्यांचं मंदिर आहे खरं ते
ते काय हा हा.
हम् तिथं महादेवाचं मंदिर आहे केद्रापूरला
होय आणि डोंगर वगैरे काय नाही का म्हणजे ट्रेकिंग साठी
आहे ना आहे आहे एक हा एक गड आहे येळूरगड म्हण राजनसर येळूर गावाात बसयत हम्. सिद्धेश्वर मंदिर म्हणून आहे ते पण ट्रेकिंगला आहे. ते हा आणि गड्या राजंचच पंधरा किलोमीटरला आणि हा. आणि ते सिद्धेश्वर मठ म्हणून मंदिर आहे ना ते जवळजवळ आठ किलोमीटरच आहे चांगलं आहे पण तिथं.
होय काय ह ह आणि तुमच्या तिथून ते हे कुठ आहे. अ ते कोणत्या पाळी कुंदरी
हम् इथ बारीकंदरी महाराजांच मोटकण जमवायचं आहे.
हा तो मोठ पण जवळच आहे ना. आणि तुमच्या तिथून ते अ हे काय म्हणायचं ते कोणतं ते ते कर्नाटकात अजून काय कि होते दांडोली भिंडोली कुठलं दांडली?
दांडेली घा ह स खूप चांगलं आहे. इथता ज सगळ्यांनी काली नदीवर बरोबर आहे. गाव आहे ते पेपर पण आहे तिथे आणि आता हे नवीन सुरू झाले त्यांनी पॅकेजेस सुरू केले सगळ्यांनी जाऊन
होय काय हा हा ह् बघण्यासारखं म्हणजे तुमच्याकडें भरपूर आहे.
भरपूर आहे भरपूर आहे दीडशे किलो आहे गोवा
आणि कोणता सीझन तुमच्यात इथं फिरण्यासाठी चांगला
हा सीझन सांगता अशा.
हा काय हा हा हा. हेज हम्म हा हा हा हा.
आणि तेीचर
आणि राहण्या खाण्याची अगदी म्हणजे सगळीकडे व्यवस्थित म्हणजे आहे व्यवस्थित सोय
मांसाहारी शाकाहारी दोन्ही मिळतील कुठेही जा तिथं आणि पण तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही कन्नड भाषेक मराठी पण जी मराठी बोलतात त्यांना मराठीमध्ये बोलतात जे अ कनड मम
आणि ट्रॅव्हलिंगसाठी मग बेस्ट कोणतं बस ट्रेन की आपलं प्रायवे्ट
ट्रेनड आला तर खूप चांगला
हम हम हम
प्रसाद पडते आणि मस्त प्रवास
हा हा हा
बस ना कसंणार
हा वेळे म्हणजे वेळ जास्त जाणार
आणि जर तुमच गाडी असेल तर काय प्रॉब्लेम हो पण चं पेट्रल ना पण त्या सगळ्यां मध्ये ब आणि इथं येऊ न तुम्ही जर गाडी केला तर चांगली
चांगलं हा हा हम्मम्म हम्म ठीक आहे आणखीन आणि मग कर्नाटक सोडून साऊथच पण बाकीचं आणि वेगळंच
हा तथ का मुर्डेश्वर कोोकर्ण वगैरे
हम्मम् मग तो असं कोकण भाग येतोय काय
हा कुकुमग येते हा पण पाऊस असत नाही तर इथे
हा हा हा हां
लवकरशी वेळाला जाते
हा हा हां
ह कोपडत दीडशे को
हा हा हा
ह
चांगला आहे म्हणजे बघण्यासाठी
ह
आणि कमी खर्चात म्हणजे होऊ शकते
हा हा भेळटू शकता आणि सगळीकडं तुम्हाला म्हणजे आता जर कुठल्या स्थळाला भिडघाला गेला तर त्यांच त्यांच स्वतःच त्यांनी म्हणजे म आजार नसत ठेवला सारळं ठेवलाच
हा हा हा हा हा होय काय हा
प्राईस कमी प्रज पण चांगली गॅरंटी कि आमच्या आहे प्रास ते प्राईस असल असं नाही
हा हा हा आणि तुमच्या तिकड म्हणजे धार्मिक स्थळांना फक्त साडी चालवड आहे काय
हा गुरकर मुरडे
हा आपले रेग्युलर म्हणजे ट्रॅडिशनल चुडीदार वगैरे नाही चालत
चिडीदार चालतो पण त्याला भा उणी करायची
पाहिजे हा हा हा हा
साडी सुुडीदार चालली पण जीन्स स्टवणार
हा हा हा हा
ह पुरुषांना ललं पाहिजे
हा पुरुषांना काय
लंगंगी
लुंगंगी हा हां ह
शवट काढायलातात मंदी हम् पॅंट म लेदर्स बड वगैरे नाही बत नाही झाले.
हम्म आणि तिथच मग अन्नछत्र असते का?
हा त्यांचं छाानचित्र असत आणि सुरता बनचे असतात. तुम्ही तिथं राहणार तर राहू शकता नाहीतर दुसरीकडे पण राहू शकता.
हा हा हा हम्म हम्म. चालते चालते ठीक आहे नक्कीच मग आम्ही तिकडं आलो. क म्हणजे तुम्ही सांगितलेले ठिकाण बघायचा प्रयत्न करू आम्ही हम् आणि तुम्हाला पण कॉन्टॅक्ट करेन.
जर आम्हाला पण तिकडे जायचं असेल ना सांगल ना तर फोन करू म
हा तेच की करा नक्की करा आम्ही काय पूर्ण तुम्हाला मदत कर हा गोवले महाराजांच म्हट. तो आमच्यापासून एका तास दड तासाचाच प्रवास आहे. आणि तिथं पण मग स काळ संध्याकाळी अ म्हणजे प्र प्रसाद असतोय. आणि अगदी ब्राह्मणी जेवण असते आणि तिथं ध्यान वग वगैरे करण्यासाठी म्हणजे शक्यतो तिथं त्यासाठीच येते मन शांतीसाठी
हा हा.
कि काय असं म्हणजे दंगा वगैरे असं अजिबात काय नाही तिथं.
आणि शिवाजी महाराजांचं शिखर शणापूरतीथून कितीलाम आहे.
िंगणापूर पण त्याच पुढं ते मान तालुक आहे तिथे म्हणजे सातारा जिल येते.
हा हा हा.
हा ते सांगली जिल्ह्या नाहीय आमच्या शेजार जिल्हा सातारा कराड पासून नाही. कराड पाासून नाही म्हसवड पासून जवळ पडते.
म्हणजे मेन रोड पासून कुठला मेन रोड रायगड जव कुठून जवळ पडतथे
कुठल्या सातारा हा.
सतर तुसून जा.
जवळ पडते होय होय ह् चालते. ते पण बघण्या सारखंय बघा.
बरर.
आणि तिथून मग काय सगळं अस पंढरपूर ते
तुळजापूर पंढरपूर
अ जाऊ. सगळं आहे. हा देवस्थान हम्म हम्म.
उपयोगा जात.
माहिती दिल्याबद्दल तुमच थँंक्यू.
हा खबर.
चालतय नक्की आपण भेटू हा ठेव हा. कोण?